हा. बोला, ते तुमच्या जायचं होतं लग्नाला.
हा काही येत नवत व्हय. नाही
कोन बी येऊदे उपास हा
मग तुम्हाला पैसे नाही आले का?
नाही सत्याहत्तर येईल की कितीतरी मे ला मे महिन्या मधे आता या महिन्यातच येईल.
आव मग मला बी आत्ता त्या दिवशीच आले. मला वाटलं ते लाडक्या बहिणीचेच एक्स्ट्रा पडले काय?
हा का?
हा आ आता त्याच्यात कायला घुसु मी हा ते याचे येल नऊश चे चोपण रुपये
कार्याचेच
नऊशे चोपन आहे मी सगळ्या संग बोललेले व्हते. होते ना ओ
हा म्हणूनच की मी देते मिस कॉल मग एका कॉल चे शंभर होते वीस कॉलचे मग
म वीस कॉलचे किती झाले दोन हजार झाले असते ना
हा हा मग काय तरी असल त्रुटी बिती
हा ना मग नाय आता सहा राहिलेले होते पूर्ण करायचे.
हा का?
आता पाचच राहतीन आता परत हे केला अजून. दोन कॉल होत. तीन तेवढे करते तुम्हाला तुमासंगच बोलायचं आता एक तासभर
बर मग माहे ब्लाऊज शिवले का? पी ग जावू दे दिवस
हे काय आता मशीनवरच बसले ना मशीनवरच बसीले ना खुर्ची वर बसीले म्हणजे शिवायला. हम्म ब्लाउज शिवायच काम चालूये
हा का
भारमला जाण व्हत नव्हत ओ मिनच्या पुली गेलते मंग काल बाजारला
हा का! ते बाहिर होते. काल तुम्हाला गाडी घेतले? हा.
कुठून पाहिलत तुम्ही? मंग मला आवाज द्यायचा ना.
तुम्ही गेले म्हणता पोरगी चालू राहिली मग पोरगी चालीत होती.
हा, हा. तुम्ही बाजार आलत्या का?
बर का ते गायत्री समूहाच
हा, ना. हा तेची तेच न्यायला नव्हतं थांबलो. पॅन कार्डच घेतल नाही माय महीन मी मायन
हा, का?
हम्म.
ते कोणच्या काय एकच समूहाचं दिलंय बाई आमच्याकडं.
आमच्याचे ना
हा, का?
इने दिलाय स्वातीनी.
हा.
तेव्हा हप्ते किती राहिले पाहिलं होतं का ओ?
त्यादिवशी पाहिलं होतं ना तुम्ही? त्याच्यावर किती होते ते?
हा म्हणजे आता तीन हप्ते थकले ना माही
हा
कि तारखेला भरला त्याच्यावर तारीख राह तिचं आमचं काय एवढं ये नाहीये हाय का नाही?
तुम्ही आधी भरेल होते ते अन् मी नंतर भरले सकाळी.
हा ना मग. किती राहिले किती नाही काय माहिती.
सत्तावीस हजार राहिले का?
हा सत्तावीस हजार तीस हजार अस काही तरी राहीले. पाला घालते तेवढ्याला. हा थंडी हाय ना सगळं मी तेवढ्यासाठीच जागून घेवून आणलं होतं.
हा ना हो आता आला टाइम तर एकटीच भरवून देऊ तेवढी
बर
मग काय हाय काय,?
हम्म हम्म मग त चांगलंच
नाही एखटीच भरू नाही तर मग थोडे-थोडे करून का व्हयना पण मग देऊ आता भरून नेमका आता ट्रॅक्टर घेतल्यापासून लय तारामळ आली ओ
हा ना मग
हा ना त्याच्या ते काल मशीन आणलंय पेरणी यंत्र पेरणी यंत्र आणलं ना पासस्ट हजाराचं
काय स्टेटस बीटास नव्हतं मग काय?
आज ठेवलाय
आज ठेवले का हा हा मग हा हा
हम्म
हू हू उद्या होतील ना माझ्या साड्या
उद्या कुठ जायचंय तुम्हाला?
उद्या नाही जायचं कुठे पण ते अ गुड्डीच्या गावला जायचं हाय ना
इकडून येणार आहे का मग?
हा मग पाहुं ना
बरं बर ठेवी ते मी करून
ती पन आज्जी आली.
पाहा ना दार लोटून दादा. पाहि ना मग ठेऊन करून
हा
काय आज धौंड्याला चालला काय?
हा धोंड्या ला जायचं उचल जायची ती शिर्डीच्या वॉटर पार्क ला.
कुठ कोण कोण चाललय.
च्या आहेत पास सात आहेत बाराम च्या हाएती प्रियांकाला.
वॉटर पार्क ला चालल्या बाई फिरायला.
हम्म
कधी?
बुधवारी
बुधवारी काय फी बी काय किती काय?
साडेबाराशेये पण बुधवारी कमी राहती वाटत साडेसातशे काय राहती?
हा का?
हा अशी बाराशे आहे का साडेबाराशे किती राहील?
मग त ते ड्रेस बिस घालून जावं लागन.
नसतय इ तसं काय ड्रेस घालून बिलून
बयो आता तुमी बारीक तुमाला दिसतील चांगले.
ते नाही त्या म्हणले तर नाही दुसरी पहावी लागलं. तिथे लई मग?
हा येवाई शिलबाई बी का?
हा त्या म्हणे येईन म्हणजे मग का
हा, का?
हम्म.
पाहिन बाई विचारून म्हणले जाय तर मग येईन.
हा.
नाही तर मग पाहि
तरी
नाही तर मंग तरी मग आता काय आता माय भाऊ आणि तुमचा भाऊ थोडाच एवढा मन मोकळा आहे.
हा मग
आहे का नाही?
हा ना छान आहे.
काम आवरलं असतील रानातले सगळे?
अ हा आता आवरले ना.
किती मिनिटं झाली ओ?
सात होताले.
सहा मिनिटं झाले वाटतं. हा ना मी म्हणल पाहते दिवदास बोलताल त्यांनला केलता रत्नाला फोन ते बी यवलेत अ ते नाना भाऊला केला तर ते ती लग्नाला गेलेली आहे.
हा का?
हा मग त्याच्यामुळे मला आ तर सीमाताई
हमम अँप आहे ना त्यांच्याकडं.
कोणाकड?
नाही ना बघू त्यांच्याकडं अनिताकडं. ये तू मला फोन करणार होत ते गेला का नई काय
कोण?
नाना भाऊ आणि ते अनिता
हा क नाही नाही केला.
नाय केला ती म्हने आता त्यांचाच नंबर मायाकड मी त्यांना पाहते फोन करून म्हणलं काय बाई हा बरं ते असं ना ज्याच्याकड असणं त्यांलाच फोन करायचे.
आं
ज्याच्याकडे अँप आहे त्यानाच फोन करायचेत.
हा म्हणजेच
हा चालन कट करून लावू का परत दुसरा
किती मिनिटं झाले? आठ मिनट झाले बाई अजून दोन मिनिटं आहे ना
ह कुठय गावा जाये का?
म आता काय खडखड खडखड आवाज येईन म्हणून बंद केलय. मोटर हाय ना लय धडकान वाजतय मंग
हा मग
फॉल आणली का मंग फॉल आणली का मंग
हा हा नाही ना आता त्याच्यावर नाही ब्लाउज शिवु राहिले पण थोड्या टायमानी जोडायचंय ना त त्या बाईची फॉल बसवायचीये म्हणलं मंग तुमच्या पासून दरोंडीच्या बाईचे म्हणलं मग देईन तुम ते बी जोडून
घरात आहेत का बाहेर रेंज जरा कमी जास्त व्हती.
आं हवा लागत असन का ओ मस्त तिदं लिंबाची
अं हो झाला आता